झाले चालू.
हा मग
काय केलतो कन्नडलाज हा काय घालता क्नडला त्याबण
दि दिल भेटले दम्ही
आं?
हे दीदीला भेटायला गेलतो.
दीदीला भेटायला आलता?
हां.
दिदी बरी ये का?
हां बरीये.
काळीये का गोरीये?
काय?
काळी का गोरी ययेले?
काळी ये काळी.
काळी ययीले?
हं? तब्येत बारीक के का सुधारेल होती रे?
बारीक ये म्हणी, थोडी मिडम आहे.
हॉस्टेलवर गेल्ते का?
अरे हॉस्टेल च सापडलं नाही आम्हाला.
अरे देवा! कॉलेज वर?
हा कॉलेजवर आल्तो.
हं, कॉलेज कसं वाटलं तिचं?
अरे बाबा! का इतक मोठं कॉलेज ये तिड. त्या पुढच्या कॉलेजवर गेलतो आम्ही तीड.
हा? कोणत्या?
ते बी फॉर्मसीचय वाटत.
तिचं बी च आहे रे. बीसीज वर बिसेस वर बी सेस वर गेलते का तुम्ही?
हा तिकडच ना ते हॉस्टेलच?
हा ते बीसीएस शेजारीच तिच हॉस्टेल ये.
ह बरोबर बरोबर. आण तथे दरसक पुढ आलो का तेच रस्ता आहे. तीडून त्या तिकुन आलो का दरसक तू तिड ये.
अन तुझं कॉलेज किती लांब ये तुझ्या कॉलेज पासून?
अं डोंगर वलांडला ना निसता हा पण राहिला तीडच ये ना? तिच्या कॉलेज पशी.
हां का?
हं.
बरंय ना म पॉलिटिक् कला नंबर लागल्यावर दोघ बहीण भाऊ एका ठिकाणी राहशाल ना, का रे?
मी भेटतो म्हणे अजून.
काऊन नाही भेटणार?
हा म कारण जागा रिकामी असल्यावर देतान.
जागा रिकामी असली त भेटन.
म राहत्याच ना जागा रिक काम्या. भेटत्याच ना म. असं थोडी ये? नवीन ला ऍडमिशन भेटत ना. अं? विचार पुसनी केली का तीढ?
दोनशेच जागा आहे.
दोनशे जागाये, टार्गेट कितीचये?
तेनी विचलं तेनी इचारलं तेनी इचारलं
तेनी इचारलं
हा हा
सगळी माहिती काढायची ना तिथं गेल्यावर
काय खाल्लं त मग
का रगडा
होव का केवढयाला दिल ती पिलेट
वीस ला तीस ला का वीस रुपयला. वीस वीस वीस ला रे कीती झालतं ऐंशी रुपये ऐंशी रुपय झाल एकशे एक एकशे पन्नास रुप झाले अरे ऐंशी रुपये झाल ऐंशी रुपय झालतं तुला का आहे का तुला कस काय तीन रगडा अन आणि एक सुकी पाणीपुरी होती त्याचे ऐंशीे रुपये झालते हा त्याची कित किती झालते ऐंशी रुपई
हम्म तीन रागड्याचे साठ रुपये वीस रुपये पाणीपुरीचे
हम बरोबर
हो
पोळ्या करून राहीली ना हा
ते त्याच कड घालतय तेच त्याच कट घलतय हॅलो चालू आहे चालू नाही काय चार मिनटं झालेय बर बर